हा, नाहीली होय.
हा बोला, हां.
हा. तर आपले सण आणि परंपरा म्हणजे जगात म्हणजे भारत एकमेव उदाहरण की एवढे सण होतात आपल्याकडे.
हो, आणि एकमेव भारतच अस आहे का तिथे सगळे जाती धर्माचे आणि लोकरन ते सण साजरे होतात. ऑ
करतात. हो ते नाताल पण सगळे घेऊन करतात. गणपती सगळे मिळून करतात, दिवाळी तर काय प्रश्नच नाही सगळे करतात.
आणि तसेच पाहिजे, तेव्हा समजतं ना.
बरोबर. आणि नवीन एक सण आता हल्ली एकतीस डिसेंबर हा तर एक सगळ्यात मोठा सण झालाय.
सगळ्यात मोठा सण आहे, तो ऍक्च्युली आपला नाही तरी सगळ्यात मोठा सण आहे. आपला गुढी पाडवा आहे. आपला हिंदू धर्मानुसार गुढी पाडवा येतो.
हो हो. पण लोकांचं म्हणणें की आता इंग्रजी कॅलेंडर नुसार चालतो. तर मग दिउया निरोप आपण सरत्या वर्षाला असेल हेतु चांगलाच आहे. दोन्ही गोष्टींनी समतोल साधून चाललं पाहिजे.
तोल साधला पाहिजे. तेच ना.
हा.
भारतामध्येच एक राष्ट्र म्हणजे परंपरा चालते, का वर्षभर सण पण राहता, सगळे जाती धर्माचे सण पण साजरे केले जातात असं,
केले जातात, याच्यातून काय होतं मग भेटी होत राहतात लोकांच्या एकमेकांशी.
हम्म. करतो, आपण सगळेच सेलिब्रेट करतो.
हो वडाचऽ शास्त्रीय कारण मागे पडलय, आणि ते त्यां उलटून फटून जायचं, भले रोज नवरा घरात मारत असेल,
ते आणि हारतालिका. हारतलिका का सेलिब्रेट केली जाते ते, फक्त सोनं घालायचं आणि फिरायचं.
हा, नटायचं फक्त. वैताग सगळा, आणि हो भले घर
बनवन्यातच जास्त असतात.
आणि ज्यांचं पटत नाही, ती बाई पण जाते नटूनथट मलाच एकटा इत का, मागच्या वर्षी.
हहह. मला ते जाणायचं आहे. मग आणि घरात नवऱ्याला बडबड करायची. तसच असतं ना आणि फुल दागिने घालून जायचे.
त्याला शेवाय देते तरी आता सात जन्मास कशाला चा वाघायला परत त्याला.
मग कशाला जायच. घरात भांडन करायची आणि
आता नवरे पण तसे असतात की काही ठिकाणी बडबड करावे
हा पण मग ते राहिल्या नंतरच आस पण आहे जास्त नाही पाहिजे मग जास्त प्रेम पण राहिले की मण नाही टिकत ना आहे असो.
माहिती का अगदी.
जिथे भांडण होतं तिथेच प्रेम पण राहतं ना.
सगळ्याच गोष्टीेत छोल्या पाहिजेत आला तरी आपण. लगेच मार झोड नाही कराय बायकोला समजावून सांगाल जरा
आणि आपलाच माणूस रागवतो बाकी दुसऱ्याला काही. घेणं देणं नसत आपल्याशी दुसरा नाही रागवणार आपण हा तेच आपले माणूस असेल तेच आपल्याला सांगेल ना चुक काय बरोबर काय.
बरोबर असंल तर त्या चुकीचा वागत त्यावेळी पुरता आपण शांत राहायच त्याला बडबड करू द्यायाचि नंतर म्हणायचं, तुझ त्यावेळेस चुकलं होतंला नको होतं.
अ हा
तर सन्मान कर तू नवरा माझा सन्मान कर समजावून सांगू शकतो ना.
मग त्याच्यामुळेच तर आता हे डिव्होर्स चे केसेस वाढलय ना. दोघांना पण माघार घ्यायचे नाही ना.
नसते मुली म्हण आम्ही एवढ
होव, दोघांनी समजूतीने घेतलं तर असं होणारच नाही.
नाहीच ना, तेच ना म ज्यांना कळत कशात संपर्क साधायचा ती माणसं निट जगतात. त्यांना कळत नाही, त्याअशी भांडा भां भांडतात ते भांडतात त्यांचा परिणाम पोर पण होत ना घरात मग
हो, म ते चुकीच आहे ठीक आहे बोल ते बोल ऐकून घ्यायचे दोन शब्दानंतर बघता येत नंतर सांगता येतं का तुम्ही इथ चुकले होते किं तू इथे चुकला होता. म हे ठीक आहे ना.
हो तू तसा असून जात ते. त्याच्या त्याला काहीच अर्थ राहत नाही ना म ते. म ते, वर्षभर पण हा.
खालीच राहते.
हा तिच्याकडन पण तेवढ्या अपेक्षेने करायला पाहिजे आणि त्यांच्याकडन म्हणजे नवऱ्याकडनं पण तेवढं लगेच नाही व्हायला पाहिजे, कारण आजकालच्या मुलींच्या घरच्यांच पण कसं माहितीय का त्यांनी आता लगेच फ्लॅट घेतला पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं ये. ठीक ये, पंचवीसाव्या वर्षी तो लगेच फ्लॅट नाही घेऊ शकत. आपण पण नव्हता घेतला त्या टाईमींला एक जे एक्झाम्पल घेतलं.
एक ते स्वतःचा विचार करत नाही, जावयाकडनं मात्र लगेच अपेक्षा करणार
हा ठीक ये, ना मग तो आताशी तीस वर्षाचा आहे घेईल ना आपण पण त्याव वर्षी नव्हता घेतला. आपण आपल्या मुलीला पण सांगू शकतो, बाई तू पण थोडी मदत कर तुम्ही दोघं मिळून घ्या. आपण तसं नाही सांगायच जेव्हा लग्न करतो तेव्हाच म्हणतात, नाही पहिले त्याला स्वतःच घर पाहिजे. आपण मन भाड्याच्या घरात राहायचं असं होऊन जातं. आपण पण पन्नासाव्या वर्षीच केलं असेल ना. म आणि हे ऍक्च्युअल खरं हे झालेलं ये फॅक्ट झालीये जिथे शेती आणि हे, असेल ना म्हणजे घर तिथेच दिल्या मुली जाता, आता शेत कऱ्यांना काबर देत नाही मुली? पण शेतकऱ्यांसारखा प्रॉफिट कोणीच न कमवते.
राजा माणूस असते, शेतकरी ज्याच्याकडे शेत जमीन असते ते पोरीना नको वाटत नको. गावाला कोण काम करणार तू नको काम करू तुझा नवरा अजून मजूर लावेल. पण तुला तिथे जे समाधान जे समाधान मिळेल ते पण नोकरी करणाऱ्याचं काय.
नाही मिळत मग तू जॉब करणाऱ्याकडेच जाशील तर तुला तिथे जॉबच कराव लागणार वीस पंचवीस हजाराचा. पण तो शेत कऱ्याकडे जाशील तर तू घरात बसून फक्त खाऊ घालायचं काम करशील तो तुला आणून देईल ना.
बरोबर
म. उलट आपण अ तो महिन्याला दहा लाखाचे कांदे काढून मोकळा होऊन जातो. तेवढं तर नोकरीवाला
तिथे फिरायला जाऊ शकता,
शेतीचं उत्पन्न पण किती भेट?
भरपूर भरपूर एक लिंबूच झाड असलं तरी, अं वर्षाला काहीतरी किमान दहा हजार तरी मिळतात. एका लिंबाच्या झाडापासून.
हा मग मी ते सांगे, आता जर तुम्ही कांद्या कांद्याला भाव आलेला आहे, त्यांच्या जर वीस, पंचवीस ट्रॉल्या कांद्या असतील एक ट्रॉली एक ट्रॉली जरी सव्वीस किंवा तीस हजाराला गेली समजा तीन हजार कांदा धरून किती कमवले त्यांनी?
तेवढं जॉबवाला पण कमावू शकत नाही ना.
ते पाठवते नाही का मला
आणि पटकन बंगला, जेवढं सोनं म्हणेल तेवढं सोनं, बंगला म्हणेल तर बंगला असं पण राहत. नाही त्यांना शेती पण पाहिजे असते ती जॉब पण पाहिजे असतो, पण माझी पोरगी शेतात जाणार नाही, असं पण पाहिजे असतं.
अशी फॅक्ट आहे आणि आता आजकाल. त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांना मुली देत नाही ना कोणी.
आणि आता हल्ल्या की, अं काय काय मुलांचे फोन येतात. आमच्या जीवनसाथी विभाग पण आहे ना आमच्यासोबत. कसली पण चालेल, कुठल्या पण समाजाची चालेल, विधवा चालेल, एकमठ असलेली चालेल अरे, तुला चालेल ना बाबा तिला चालल
तिला पण, समोरच्यांना पण चाललं पाहिजे, मग.
तुला गरज आहे मग, तू कसली पण चालवून घेशील. तेवढ्या लायकीचा तू आहेस का?
या गोष्टीमध्ये
आजकाल आता अजून अवघड परिस्थिती होणार आहे. मुलं पण शिकताय, मुली पण शिकताय. त्याच्यामुळे अजून अवघड परिस्थिती होती. त्याच्यामुळे मुलांना पण शिकावं लागणार मुलीं सोबत.
शिकावच लागणार आणि आता कसं लिव्हिंगमध्ये राहण्याचे पण आता हल्ली खूप प्रमाण वाढले. पाच, पाच, सहा, सहा महिने करून घेतात, त्याच्यातून फार त्रास होणार पुढं जाऊन.
होय, मग तेेत जास्त आवघडे. गंमत होणारे ऍक्च्युली ना शिक्षण प्रणाली पण इतकी वेगळी झालेली आहे ना, त्याच्यामुळे
कोणासाठी?
सध्या मराठी मिडियम बंद. फक्त इंग्लिश मिडयमे असय.
ज्याला इंग्लिश आला तोच टिकेल बाहेरच्या हेच्यामध्ये
असय.
जर समज आहे तरी पण आता लोकांना नाही आपण समजू शकत की बाबा मरा शाळेत शिकणारा मुलगा पण तेवढ्याच हुशार होतो, .
जून गेलाय ना माझा मुलगा इंग्लिश मीडियम ला मग तो माझा का बरं नको म लगेच माझ पण इंग्लिश मिडीयमला त्याला पण भले काही येय का ना म्हणजे तो तिथं काही जमत बी नसेल इंग्लिश तरी त्याला इंग्लिश मीडियम ला टाकतील म्हणजे त्या मुलांच्या अंगावर अजून बोदरेशण.
. नुकसान होतं त्याचा
त्या मुलाचं नुकसान होतं. तर म त्याच्यामुळे मुलं ना असं डिप्रेशन मध्ये चाललं जाता काही काही.
खरं आहे मग आई बापाला कायच आई बापाली पण शिकावं म्हणावं म.
आई बाप स्टेटस जपताना तिचा मुलगा इंग्लिश मिडीयम ला मग माझं का पण नको असं.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
स्टेटस जपून काय भेटणार आहे?
स्टेटसच्या. नांगाडा कधी-कधी राहते .
आणि आजकाल बघितलं तर मराठी मिडियमचे मुलंच आय पी एस आय पी एस आय झालेले. ऍक्च्युअल मध्ये बघितलं आज बघितलं तर आपण होतो. हा.
कुठली संकृती धडकळत नाही ना मराठी कळते ना इंग्लिश कळते ना मधल्या मध्ये लटकत राहतात ते त्यांना काहीच कळत नाही कोण
तसं मराठी मिडियम वाला ऍटलिस्ट कॉन्स्टंट मराठी तर येतं नाही इंग्लिश तर. म ते बाकी काय असो.
तर माझ्या भावाच्या अ हा ह्याला भाच्या भाच्याला मुलगी झाली आता साडे तीन वर्षाची आहे ती. आली आतो आली आतोला नमस्कार कर पाया पड. तर मला इतकं छान वाटलंय ना की आतू हे शब्द नाहीतर आणंटी आली आणंटीला हॅलो बोल हे असले कुठ्या गं असतात.
हो.
हे खूप छान वाटलं मला त्याला म्हटलं अगं श्रुती चांगू शिकूवला आहे पोरीला म ते बरोबर आहे ना ते हाय हॅलो करून काय पयोग आहे म्हणजे अशा तेलही समजला गं पाहिजेत ग्रेट . तुला तोच तुझ्या मैत्रिणीना पण सांगातच मुलांना शिक कवायला स्वच्छ मुलांना संस्कार करायला.
हो मंग नाही ते आपल्यावर असतं मुलांवर संस्कार कशे करायचे कशे नाही तेच ना.
ते सगळे इंग्लिश मधून बोलतात त्या बायका तर त्यामध्ये मराठी बोलते. म्हणलं ग्रेड गायस. कॉल झाला आपल्या दहा झाले. म्हणजे आपले दोन-दोन झाले ना?
हो दोन-दोन झाले, एक होईल का अजून?
हो करून टाकूया बाबा टेन्शन आहे डोक्यावर.
का पाच-दहा मिनटांनी करायचे कारण कंटिन्यू होतय ना म्हणून म्हंटलं. टेन मिनिटच ब्रेक घेऊन घेऊ. कारण वाया नको जायला कॉल अस.
चालते.